हं.
हा काय करता?
काही नाही आताच क्लास सुठलं बसले तुम्ही काय करता.
मी पण बसले आत्ताच मी पण जॉब जॉबची इंटरव्ह्यू होते. ति ना त्यासाठी गेले होते.
हो का् झालं चहा नाश्ता? हो झालं ना आता चहा बिस्किट ख गेला आणि आता बसले.
हा हा हा
हा मग काय तुम्हाला आवडतं बनवायला.
मला जास्त असं चिकन बिर्याणी चिकन बटर असं आवडतं. मला चिकन खूप आवडतो.
काय बोलता मला मटण आवडतं चिकन पेक्षा.
मटण हो मटण मला वास पण नाही आवडत मटणाचा.
काय बोलता.
मग काय मग काय करता आता कुठे आहात?
आता इकडे आहे बहिणीकडे आहे तिथं बसले जरा वायफाय वर.
हां हां हां हां खूपच जोरात- कोणतरी हसतय आवाज पण येतोय.
त्या बहिणी.
हा हा बहिणी खूपच तुमच्या बहिणी खूपच जोरात-
हो ना.
हा ना अखख गाव येईल बघायलास.
हो त्या आता जोक तो.
हो जोक मारतात म्हणून हसतात वाटते.
आहे ना तो बर्फ लावत आहे तोंडाला. तेव्हा हा त्याला तू ब माझा कलर जरा डार्क झालाय तर तू बोल बर्फ दही.
दही हा नाही मग कॉफी लावली ना कॉफी लाव कॉफ- काफी लावायला सांगायचं मग असं मस्त गोरा होत फेस-
कॉफी आणि काय मग.
कॉफी आणि लिंबू लिंबू हा.
चालेल.
हो
बाकी कि ठीक चालय टायम मग तुम्हाला. चिकन बिर्याणी कशी बनवता तुम्ही म्हणजेला येत नाही जास्ती बनवता माझे म्हणजेशी- तिकटच होतेी व्यवस्थितच नाही होत.
हा बरोबर म्हणजे माझं पण एवढ्या- काय अंदाज बरोबर नाही पण मला येत ते बऱ्यापैकी असं म्हणजे. सांगते मी हां मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला हां असे पाचशे ग्रॅम चिकन घ्यायचा म्हणजे अर्धा किलो पाव किलो असा घेऊ शकतो पण जर जास्त जास्त माणसं असले तर एक किलो दोन किलो असे घेऊ शकतो आणि नंतर मग जर कमी असले तर मग दोन कप बासमती तांदूळ जास्त असले तर चार कप घ्यायचे असे घ्यायचे नंतर मग दोन मोठ मोे कांदे घ्यायचे चिरायचे ते बारीक असे अ उभे उभे चिरायचे नंतर मग दोन टॅमॅटो घ्यायचे परत दोन हिरव्या मिरच्या दोन एक दीड कप दही घ्यायची. दीड कप दही परत हां हिरव्या मिरच्या एक परत- एक चमचा म्हणजे तेच आलं लसूण पेस्ट वगैरे आपण करतो ती घ्यायची. नंतर मग ते एक चमचा हळद आणि- चमचा लाल तिखट घ्यायचा परत अ गरम मसाला घ्यायचा. एक चमचा नंतर मग बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला असतो ना
हा
हा तो दोन दोन चमचे घ्यायचा तो कसा मग बिर्याणीचा हे यायला सुगंध यायला बिर्याणीची टेस्ट लागायला त्यासाठी हां नंतर मग मीठ तूट वगैरे टाकायचं किंवा तेल किंवा तूप आपण दोन ऑप्शन असतात आपले आपल्याला आपण जास्त करून तेलच खातो ना तूप नाही खातो पंजास हां नंतर मग कोथिंबीर किंवा पुदिना पण दोन्ही टा दोन्ही टाकले तरी चाल
हा आणि क पुदिण्याचा स्मेल वेगळाच होतो छान
पुदीिना हा मस्त हट्टं हां तेच नंतर मग आता पण मी तुम्हाला कृती सांगते तांदूळ सत्त्याऐंशी पर्सेंट शिजवून बाजूला ठेवायचं हां नंतर मग कढाईत तेल गरम कांदा सोरी होईपर्यंत परतायच आपण आपण ते ना आता ब्राऊन कलर हा लाल होऊन देतो कांदा कडेेत टाकल्यावर हा तेल मग तेल दोन चमचे सॉरी आपल्या पाया पल्या टाकायच्या दोन चमचे आपल्याला ग्रेव करायची आहे ना आधी हा त्यासाठी नंतर मग आपण आलंल असून पेस्ट टाकायची मिरची आणि टॅमॅटो घालून परत परतायचं अस त
हो काय
हा नंतर मग चिकन घालून पाच मिनिटे परतायचं त्याला हे म्हणजे ग्रेव होऑईल ग्रेव ऑईल आपली
हम
हां चिकनची चिकन बिर्याणीसाठी चिकनची ग्रेवज इम्पॉर्टंट नाही ना जास्त
हो ना हो हो ती छान झाली तर मग पुढचं्
तेच मत तीच पहिले इम्पॉर्टंट आहे नंतर मग चिकन घालून पाच मिनिटे परतायचं असं म्हणजे थोडंस शिजवून द्यायचं. नंतर मग त्याच्यात हलद टाकायची गरम मसाला बिरणी मसाला चलाती अ मिर ची हे आपलं काय लाल तिखट असतं ते टाकायचं. अ आपल्याला दही, दही, वगैरे घालायची. पंधरा वीस मिनिंटे शि क चिकन शिजवायचा आणि अ आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायच ग्रेव्हीमध्ये. दे म्हणजे जास्त नाही. टाकायचं नाही तर मग ती खारट होते ना,
हम्म.
हा मग ते टाकून झालं. का नंतर म त्यावर असा शिजलेला भा अ नाही म्हणजे असं शिजवून द्यायचं म्हणजे पंधरा वीस मिनटं. काय शिजतं त्या मस्त असं शिजवून द्याय ग्रेव्ही करायची नंतर तर म त्यावर शिजलेला भात पसरवायचा. आपण उकडलेला भात असतो ना, तो मीठ टाकून असं हा हेट होयचा असं फुलून द्यायचा त्या उकड उकडतो तो भात असा नंतर, मग त्यावर शिजलेला चिकन करत तो ग्रेव्ही त्याच्या टोप घ्यायचा. त्याच्यातनंतर ग्रेव्ही टाकायची. त्याच्या नंतर शिजवलेला भात पसरावाय सा सा मग ते कसं ग्रेव्ही लागते ना, भाताला वगैरे मग मस्त लागत जेवायला.
हम्म.
हा तेच नंतर मग वरून कोथिंबीर, पुदिना आणि थोडं तूप म्हणजे थोडा आपल्याला पाहिजे असेल तर तूप घालायचं, हा तूप घालायचं, हा स्मेल साठी नंतर तर मग झाकण ठेवून मण हा हे बारीक गॅसवर दहा मिनट ते दहा पंधरा नाही पंधरा मिनटे दम द्यायचा. हां दम द्यायचा. दम बिर्याणी करतो ना, आपण म्हणजे मी तर दन दम बिर्याणीच करते. तर म दम द्यायचां. त्याला मग खूप मस्त असा गर हे स्मेल सुटतो. असं पंधरा हा दहा पंधरा मिनंटे दम द्यायचं मग नंतर असं स्मेल खूप भारी शिजतो नंतर म नंतर मग गरमा, गरम, चिकन बिर्याणी रायता सॅलेड सोबत र्सव करायचा हा. तेच तर.
मग बोल आवडतो. का तुमच्या घरी बनवलेलं. दम बिर्याणी
हो हो खूप हा. ख खूप आवडत सगलयांन आमची काकी पण येते. अस ती हवऱ्यासारखी खायला.
काय बोल नाही बनवल्यवर वेगळं कोणी आहे ना खायला आवडतंय.
आवडत हा तेच रोज रोज असं. अ रोज, रोज, असं तेच, तेच, केलं मग असं. जेवायला पण नाही वाटतत हा तसं मच्छी हा हा हा.
आम्ही पण आमच्या बहिणीकडच तिने काय बनवलेल असं तिथंच आवडतो. मग आम्ही सगळ्या वहिणी एकत्र तिथं. खातो
त म्हणजे कोणाकोणाच्या हाताला जास्त टेस्ट असते ना, म्हणजे अशी चांगला बनवतात.
आई हम्म. हम्म.
कायल.
बोलता तुम्ही तुम्ही कशा प्रकारे बनवता बिर्याणी.
या असशीच बनवते ग्रेव मसाला त्या आणखी चिकन ग्रेववी मसाला.
हा हा हा हा हा हा हा. तेच तर मग आता बाकी आज जेवायला.
आज जेवायला मेथीची भाजी आईंनी केलेली. आणि डाळ केरली.
ह
आणि आज क्लास मध्ये अ चण्याची भाजी होती.
हा.
भाजी होती. आणि भात लोणचा पापड.
हा मस्त मग मग ते जेवण कोण करतात. करतो.
ते एक बहीण आहे. ना तिच्याकडे दिलेय करला तिला पैसे भेटतात ह् हो च ना.
तेच पैसे द्यायला पाहिजे असं.
हो ना ते सरकारच आहे ना मध्ये येतात ते लोक हम्म.
हां हां क्लास पण फ्री आहे फ्री असेल ना.
हो क्लास पण फ्री ना जेवण चहा नाश्ता असतो सकाळचा.
हो हो हो हां तेच.
आणि माझ्या ती बहीण ना ती जेवण करते तिच्या हाताला चवच खूप आहे. हो एकदम सुंदर म्हणजे ती आ. तरी तिने गेली ना खूपच सुंदर करते ती.
आता हॉटेल खोलायला सांगा त्यांना.
तिला आता हॉटेलच खोलायला सांगते आता. तिच्या मिस्टरने टपरी खोलले आता पुढं हॉटेल खोलती.
थोड्या टाईमनी हॉटेल खोलाला सांगा असं. जेवणाचा घरचा सॉरी आपल्या. अ जास्तात ना असे फ्रेशर लोक.
हा.
असे फ्रेशर लोकं ज्यांना जे एवण नाही बनवत आहेत. ते कॅनटीन ला जातात तशांना द्यायचे डब्बे करून.
हो ह
हां तेच तर. बाकी मग कस आहे कसं चाललय ठीक ना.
बाकी मस्त आता परत जेवण करायला जायला गेलं तरी आई असते ना.
तुम्ही तुम्ही कुठे करता जेवण तुम्ही कुठे करता तुमची आई करते ना.
हो आई करते पण जरा तिला मदत केली घरी ती. हो ना मलाो कय.
तुम्हाला जेव तुम्हाला फक्त जेवताच येते मला वाटते तुम्हाला स्वयंपाकच कर आता येत नसेल.
हो ना म चला बाय ठेव.
चालेल चालेल बाय बाय.